हा.. ताई बोला. झालं का जेवण?
हो झालं बघा जेवण, सकाळी काय नाश्त केला नव्हता. म म्हटलं, जराभक पण लागले. कपडे पण वाळत घालायचे होती. धुऊून ठेवलेले तशीच,
बरं... बरं...
हा, मग म्हंटलं आतावरूनच
रूम वर तुम्ही एकटेच राहता का. म्हणजे? कोण, कोण, मुली व
नाही, आम्ही सगळ्या मैत्रीणी राहतो. आम्ही साधाने राहो. रूमध आमच टू बीएच केे फ्लॅट आहे. हा, मग आम्ही सहाज आणि मैत्रिणीच राहतोय. म्हणजे? आम्ही कस फचय स ब हम... मग, आता तरी सध्यारूम मध्ये तघीच आहे.
हां.....
हम्म.... म्हणजे बाकी की सगळे गाव गेलेत ना. सुट्टी असल्यामुळे, म्हणजे? आमची ज्यावेेळी एक्झाम झाली होती. त्यावेळी त्यांची सुरु होती. एक्झाम
च्या
आमच्या सुट्टीच्या वेळेस मग आता तची एक्झाम संपली ती सुट्टी. तिला गेलेत आम्ही तीग जण आहे रूम वरती त्या दोघी. आणि कॉलेजला जाऊन आलोज लवकरच. हम्म.
नाही ते तु्ही. हा नाही आता काय झालं माझं मी करायला घेतलेलं. मग तेवढंच पप्पांचा कॉल आला ते जरा बाहेर कार्यक्रमासाठी गेलेत. मग त्यांनी म्हणले आलो तर त्यांनी एक मिनट. हा ते म्हणले आलो तर तिकडेच खाऊन येईल मी. मग पार्सल वगैरे आणतो मग. हा नाही नाही आणि तो म्हणलं त्यामुळं वाचलं जरा काम.
हो मग मग असेच म्हंटलं आता मला वाटतं का जेवण ते ना आवरत ना. राहू देेत मी नुसतच आवरडला नाही लगेच तुम्हाला म्हंटलं मग बघू तर कॉल करून. दोघे आवरले काय म्हणजे होऊन जाईल पटपट दोघींचं पण.
तेच की.
हम् हम.
मगता तुम्हीच करता तथं म्हणजे तुम्ही तीन चार जणी आहेत मग.
नाही आम्ही कसं करतोय म्हणजे प्रत्येकीच्या एक्झामच टायमिंग. शेडल वेगग अस ना मग आम्ही काय तो. मी माझ मी स्वतः करून खातोय. माझ्यापुरतं मग त्या त्या पण त्यांच त्यां स्वतः करून खातात. ला टिफिन लावायच असेल तर टिफिन लावतात आ करून खातात. असं करतात म्हणजे ते जे.
हा हा.
हम्म कुणाला करून खयच असलं तर करून खातात कुणी टिफिन लावतात. ह म्हणजे प्रत्येकाच आमचं कसं टाइम टेबल वेगवेगळं आहे . अभ्यासाचं त्याच्यानंतर एक्झामचं टाइम टेबल वेगळं म्हणजे ते आता समजा माझ्या एक्झामच्या वेळेला ज. त्यांनी केलं.
हो.
हा मग मला मग त्यांच्यासाठी थांबायला लागणार तिथेच. मग त्याच्यापेक्षा ज्याच्या त्याच्या हिच्यानुसार सगळे करून खातात एक्झामच्या टायमिंगला. हम्म असं करतोय आम्ही मग.
मग काय आपलं हे घेतलंय म्हणजे गॅस वगैरे का कसं.
पहिल्यांदा मी पाच किलो जी झेगडी होती ती घेतलेली. हम्म ती एकच शेगडी असतीय की आपली. हा मग ते घेतलेली. मग त्याच्यानंतर ती मध्ये गॅसचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे सगळीकडं‌. गॅस बंद होणार होते की.
हो गॅसच हो भरपूर प्रॉब्लेम झालता.
प्रॉब्लेम झालेला मग त्यावेळेला मी मोठीच टाकी घेतली आणि मी अशी. शेगडी घेतली म्हणजे आपलीं सिंगल. शेगडी घेतली हम्मग म म्हटलं सारख. हो म म्हटलं आता सारखं सारखं तर कुठं जायचं. हम ना सिंगल शेडी घेतली. मग आता मी त्याच्यावरच बनवते म्हणजे आता एक टाकी मला जाते सहा, सात महिने. निवांत जातय, सात महिने पण जातय आठ महिने पण जातय. हम्म, म्हणजे कसं सारख, आता एकटीचच तर जेवण हाय. आता मध्ये तर मी महिनाभर गावीच होते,,, हा मग त्यामुळे सारखं पण अस संपत आणिएकटीच जेवण किती करायला लागतय, एक भाकरी थोडासा भात केला तर करते. नाहीतर मग भाजी कायतरी - करायची,, असं करतोय. होतय मग म्हणजे एवढं काय असं वाटत नाही, होऊन जातंय पटपट. पण एक्झाम च्या टायमिंगला नाही एवढं होत, म्हणजे गडबड पण होते सगळी, आणि करायला पण नको वाटतंय.
हो बरोबर आहे, तरी एक्झाम किती तुम ची म्हणजे अशा सुट्ट्या वगैरे असतील ना मध्ये मध्ये.
हा. सुट्ट्या असतात कि म, नाही आता दुस दुसरा आणि चौथा सॅटर्रडे संडेला सुट्टी असते.. संडेला काय कंपल्सरी सुट्टीच असते, दर संडेला. मग आता कसं होतंय, ह्या जर सॅटरडेला सुट्टी असली सेकंड सॅटरडेला, तर थर्ड सॅटरडेला नस ते, फोर सॅटर्डे ला सुट्टी असते.
अच्छा, नाही पण असं एक्झाम
एक्झामचं कसं असतंय, आमची एक दोन टाईपची एक्झाम असते, एक दोन महिन्यानंतर सेशनल एक दोन महिन्यांचा सेशनल, असं दोन असतात, त्याला नाहीच ते सुट् टी बिट्टी, काय ते कंटिन्यू प्रॅक्टिकल पेपर सूरूच असतात.
म अच्छा म्हणजे कसं, थेरीचे एक दिवसाड असतात ना म्हणजे कधी कधी.
फायनलचे पेपर अस आमच्या वर्षातून दोन सेम असतात, सहा महिन्याची एक सेम असते आमची. हा, मग त्यावेेळेला कसं होतंय तर त्या वळेला दोन दिवस एक दिवस सुट्टी असते मध्ये पेपरच्या, कारण का अभ्यास पण करायचा असतो, खूप हार्ड असतं सगळं पेपर. खूप म्हणजे भयानक, असं असतय सगळं. मग त्यामुळं, त्यावेेळेला सुट्टी देतात त्या पेपरच्या वेळेला. मध्ये ह्या वेळेला काय एक एकच दिवस सुट्या होत्या फक्त, मध्ये मागच्या वेळेला होत्या दोन दोन दिवस.
हम्म हम्म हम्म.
मधे एक एक दिवसच सुट्ट्या दिलेल्या त्यांनी‌. असं झालेलं, मग म्हंटलं चालेल आता काय ऑप्शनच नाही आहे, अभ्यास तर करायलाच पाहिजे. मग आता एकदम असं कंटिन्यू कॉलेज आता सुरू झालं की व्यवस्थित, म्हणजे रुटीन लागते नं, मग ते अभ्यासच करायला लागतंय. बाकीच मग आणि हे चालत नाही, हम्म हॅलो. !
हां बोला की बाकी, हां.
काय नाही बाकी आता मुलं जेवन तन झालं भांडीतेन आवरली सगळी, आता आराम हे सुरू आहे ना आता बोलायला आता हा आराम, हो आरामच, हा रेग्युलर नाही मग मी काय करते, सगळं आवरलं की लवकर मग अभ्यासाला बसते थोडा वेळ. त्याच्यानंतर जरा दुपारचा अभ्यास होत नाही जास्त, म दुपारचा म झोपूनच टाकते. जास्त काय करत बसत नाही दुपारच झोपून उठते पा चार पाचच्या दरम्यान आणि मग पाच ला पण अभ्यासला बसते एक सहा, सात वाजे पण अभ्यास करते तिथं पुढं मग डायरेक्ट हे करते अभ्यास परत मग जरा इकडे, तिकडे जेवण
अरे जरा इकड, तिकड करायचं पोरींच्या सोबत
हम्म ते
म्हणजे कंटिन्यू हा कंटिन्यू पण अभ्यास होत नाही ना
ते आहे हो
नाही फिरायला नाही कुठे जात सोडा बाहेर कारण का एकदम आलं म्हणजे आमच कस जरा तिसऱ्या मजल्या असल्यामुळ कंटाळ येतो खाली तेन जायचा
हो
हम्म म परत नाही मी जात सारखं अस एकदा वर ते आला की कॉलेज मधून कधीतर संडेच मैत्रिणी म्हंटल्या जाव्या फिरायला चला तर मग जातोय कधी तर
हम, हम, हम
जास्त करून नाही जात कस आठ दिवस पूर्ण कंटाळा आलेला असतोय फिरून त्याच्यानंतर अ पोटाला पण म्हणजे रेस्ट मिळालेली नसत्या आणि दगदग, दगदग होत्या
त्यामुळ एक, एक अ रविवार फक्त सुट्टीाली तर मग काय इकड, तिकडं होतंयच सगळं सॅटर्डे, संडे दोन दिवस सुट्टी असली तर जरा चालतय
हम्म, हम्म
असं हे एवढं काय असं म्हणजे झालं अनिक वर्षभर आहे
हम्म
मग झालं हा मग नाही जॉब
अच्छा मग कुठ कोल्हापुरातच का
नाही कोल्हापूर, पुणे नाही कोल्हापूर मधेच नाही पुणे, बेंगलूर
हम, हम, हम नंबर वगैरे लागतात का मग
हा इनामचं कॅम्पस सिलेक्शन होतं थोडं कॉलेजमधून अ थोडं आपल्याला जर नसलं पसंत तर आपण म इंटरव्ह्यूतून द्यायचं बाहेर बाहेर म जॉब लागत्यात असं होतय
हम, हम, हम
करायचं आता काहीतरी एवढं शिकल्यासारखं
दीक होतय ते काय
हम् तेच की म्हणजे कसं सगळ्या गोष्टी पण करायला पाहिजेत ना व्यवस्थित आताच हे सगळं ऐकून आणि पोरांचा हाल बघून असं वाटायलय की बाबा किती बेरोजगार राहतात काय माहित.
खरंय खरं ते आहे.
आ? कारण का आता बघा की किती म्हणजे किती लोक समजा नीटचा पेपर देऊन वगैरे. त्यांची ही अवस्था झाली किती त्याने अभ्यास केलेला असतोय.
होय की..
हम्म त्यांचं किती हाल झालं सगळ्यांचं.
काय आता कुठलीच परिस्थिती सांगून येत नाही कायच म्हणजे.
पण त्यांचं पण किती हाल झाले किती म्हणजे त्यांना त्रास झालाय बघा सगळ्या गोष्टींचा.
हो..
हम्म.. खूप त्रास झालाय म्हणजे आता बघा की त्यांचे कंडिशन पोलीस सुद्धा सपोर्ट करत नाही. पोलीस सुुद्धा लाठीमार करायला लागला. किती लाटीमार करायला लागल्यात आणि का म्हणजे ह्याच्यात. कसं झाललंय की गरीबबाचं काही चालतच नाही आहे.
हम्म..
ह्याच्यात फक्त श्रीमंत लोक कसा पण पैसा वतात त्याच्यानंतर आपल्या मुलांना पास करून घेतात. मग असं नाही कि बाबा डॉक् कशासाठी असत एक पेशंट त्यांच्यावर डिपेंड असतो मग त्या. जर कुठल्या गोष्टीच नॉलेज नसल असेच जर पास होत असले तर काय उपयोग आहे ना कुठल्या गोष्टीचा. त्यांनी कस पेशंट हॅण्डल करणार आहेत कुठल्या सिच्युएशन म माणूस ज. जगाला तुला ऍक्टिव्हिटीज करू शकणार आहे तरच तू चांगला इंजिनियर बनणार आहे. बनू शकणार आहे चांगलं काहीतरी बनू शकणार आहे जर डॉक. तरच व्यवस्थित नसले तर मग माणूस जगू शकणार नाही ना व्यवस्थित. कारण का आपल्याला मेन महत्त्वाचं तेच आहे डॉक्टर आणि मेडिसिन्स महत्वाचे आहेत.
हो..
हम्म ते जर नसलं व्यवस्थित तर मग काय उपयोग. योगच नाही असं होत.
तीच अवघड आहे आजकाल.
मग आणखी काय कधी आता तुम्ही जेवताय मग आता भूक लागाल नाही?
नाही भूक तशी लागली कसं नाश्ता वगैरे झालाय ना माझा.